हॅलो. हॅलो. आवाज येत नाही का? आं.
हॅलो करते मी किती वेळ लावला फोन उचलायला.
अगं मग आता चार्जिग चालावलेला होता मी जेवण करत होते. मग अगोदर फोन करून सांगायचां ना मी फोन करवले का नाही लेटच हेचं जरा
मी सहज लावून पाहिलं होत, मला वाटलं का लागतो की नाही का म्हण रेंजचा प्रॉब्लेम चालू आहे ना आज खूप
हां.
त्यामुळं. झालं का जेवण.
लागतो पण आगोदर कल्पना द्यायची ना.
अहो झालं मी काय म्हणती. कल्पना बरं का तुम्हाला.
हं.
म्हटलं ते खूप वेळच ते चालनच नाही. अ मी ते समोरच्या ताईला करून बघितला ना, तर त्यांनी हेच करून टाकलं ते झिरो झिरोवर गेलं ते डायरेक्ट.
हो का.
हम्म.
हम्. हम् ह.
त्याच्यामुळे मग मला काहीच नाही आलं करता मग म्हटलं तुम्हाला लावून पाहू म्हटलं. मला वाटलं का तिच्याच बाबतीत होतंय की काय, का तुमच्या बाबतीत पण होतं म्हटलं मी मग सहज लावून पाहिलं.
हो का.
हम्म.
हम्म हम् जेवण झालं का?
हा झालं तुमचं. तुमचं आलं का म्हणटलं. हॅलो. हॅलो आवाज नाही येते का.